का बोलला.
प्रियांका जाधव यांच्याशी बोलतोय का मी.
हो सर बोला ना.
हो प्रियांका मॅडम आम्हाला असं समजलं.
हा.
कि आपले मिस्टर ज आहेत. ते सध्या जॉबलेस आहेत.
हा.
तर आमच्याकड त्यांच्यासाठी एक जॉब होता करतील का ते
काय जॉब होता कसला होता काय काम काय असेलो
तुम्ही तुमच्या मिस् तुमच्या पतदेवांच आम्हाला थोडीशी माहिती देऊ शकाल का की त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे किंवा त्यांना सध्या म्हणजे त्यांचा काही अनुभव वगैरे आहे त्यांना कामाचा
हो तेचं बी ए ग्रॅज्युएशन झालंय आणि त्यानंतर त्यांनी एम बीए केलंय एम बी ते फर्स्ट क्लासमध्ये सुटलेले आहेत हॅलो त्यांना मार फिंटीगचा पण आहे अनुभव आहे मार्केटिंगचा दहा बारा वर्षाचा ते एका मार्केटिंग कंपनीमध्ये होते जॉबला हम् ते यमन एनिमलस च्या
मेडिसिन अनिमल मेडिसिनच्या कंपनीमध्ये होते ते दहा बारा वर्ष जॉबला त्यामुळे त्यांना त्यामध्ये मार्केटिंग मार्केटिंगचा पण अनुभव आहे आणि त्यात ते मॅनेजर लेव्हलला पण त्यांनी काम केलंय चार पाच पाच वर्ष त्यामध्ये
हम्म
हम अम् जॉबच त्यांना त्यांच्या घराच्या म्हणजे त्यांच्या होमटाऊनच्या आसपासच जॉब पाहिजे त्यासाठी त्यांनी तिकड थोडं रिझाईन करून न्यू जॉब सर्च करता येते
बर मग सध्या तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालतो बरं
सध्या म्हणजे आहे सेव्हिंग केलेली आहे त्याच्यावर काही सध्या म्हणजे फार दिवस नाही झाले त्यांना महिनाच झालाय
होय काय
अजून तरी काही म्हणजे एक महिना सर्चिंग मध्ये पाहू आणि मिळायला पाहिजे जॉब त्यामुळ प्रयत्न चालू आहे एक महिना दोन महिने पुरेल अशी सेव्हिंग ठेवलेली आहे की काही अडचण येणार नाही तो तोपर्यंत नवीन जॉब सर्च करेपर्यंत
आणि तुम्ही म्हटलात की तुम्हाला तुमच्या होमटाऊन जवळ पाहिजे होमटाऊन कुठल तुमचं
आमचं होमटाउन नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव
नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव
हो
बरबर नाशिक जिल्हा मला वाटत द्राक्षांसाठी फेमस आहे ना
आं
नाशिक जिल्ह्यात द्राक्षांसाठी फेमस आहे मला वाटत ना
हा नाशिक जिल्हा द्राक्षांसाठी फेमस आहे नाशिक जिल्हा टोमॅटो साठी सुद्धा फेमस आहे नाशिक जिल्हा हा एक ते तीर्थ क्षेत्र म्हणून सुद्धा फेमस आहे
बर बर नाशिक जिल्ह्यात कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्र आहेत बरं
नाशिक जिल्ह्यात आपलं पहिले पंचवटीत जिथं, अं सखा रामचंद्र प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते, तेव्हा ते तिथे थांबले होते.
हं
पंचवटीला आणि तिथे पण अ तिथं कुंड वगैरे आहे, त्यांनी तिथे कुंड आणि गोदावरी पण आहे. नाशिकला हा नाशिकला, नाशिक पासून थोडंच अंतरावर त्र्यंबकेश्वर आपलं बारा ज्योतिर्लिंगान पैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकश्वर तिथं आहे.
हं
आणि आ राम तिथं एरियात त्या एरियात फिरलेले आहेत. पंचवटी त्यांनी तिथे म्हणजे त्यांच्या वनवासातला खूप मोठा काळ त्यांनी तिथे नाशिकातला नाशिकात घालवलेला आहे. त्यामुळं नाशिकमध्ये खूप छोटे -छोटे मंदिर पण आहे. काळा राम मंदिर वगैरे, सीता गुफा, सीतेची न्हाणी अशा प्रकारचे पण छोटे- छोटे मंदिर आहेत. आणि मेन म्हणजे तिथं तीर्थक्षेत्र असल्यामुळे तिथं जे आपण दशक्रिया विधी वगैरे आहे, ते मोठ्या प्रमाणावर होतात आणि आपला हात कुंभमेळा जो असतो आपला बारा वर्षांनी येणारा, तो चारच ठिकाणी असतो त्यापैकी नाशिक एक- क्षेत्र आहे की, तिथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो. आणि योगायोगाने आता दोन हजार सत्तावीस मध्ये आहे वाटतं कुंभमेळा. तो तिथे भरणारे मी त्या दृष्टीने आता नाशिकमध्ये चालू आहेत सगळ्यां हालचाली प्रशासनाच्या.
नाशिकला असतो कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर ला असतो?
नाही नासिकला असतो. कुंभमेळा प्रॉपर नाशिकमध्ये असे नाशिक, प्रयागराज वगैरे त्यांचे चारच ठिकाणी हरिद्वारला एक भरतो, एक प्रयागराज ला भरतो, एक नाशिकला भरतो, आणि एक माझ्या मते, एक कुठं असतो गडत ते मला आता आठवत नाही एक्झॅक्टली. दर चार- चार वर्षांनी किंवा येतं ते, आता मागे प्रयागराजलाच झालेला, त्याच्यानंतर आता नाशिकला होणार ये.
हू
तीन-तीन वर्ष नाही तर चार-चार वर्षाच्या गॅपने म येतो तो पूर्ण म्हणजे फिरून एक बारा,
असेल ना पण आता सिंहस्थ पर्वणी असेल बहुतेक
ह मे बी शक्यतो असेल,
कारण की आता प्रयागराजला जो झाला होता, त्याला 'महाकुंभ मेळा' म्हटलं होता.
हो महाकुंभच होता तो.
या काही असं म्हणजे तुम्ही जे म्हणताय नाशिकचं
हां
तेला असं महाकुंभ वगैरे, कुठं ऐकलं नाही आम्ही आत्तापर्यंत त्याला सिंहस्थ पर्वणी
त्याला हा, सिंहस्ता महान असेल तो, सिंहस्त पवणी पण असेल.
ह.
हम्म. मग काय तुमच्याकडे काय ऑफर होते बँकेत जॉब साठीची.?
हो तुमचे मिस्टर जर एवढ्या चांगल्या टुरिस्ट प्लेस मधून येत आहेत, तर मग, तुमचे मिस्टर टुरिस्टचा बिजनेस का नाही करत तिथेच? नाशिक मधेच, कारण की आम्हाला जी माहिती आहे, त्याच्यानुसार तर ऽनाशिकच्या आजूबाजूला अजून बरेच स्पेस पिकनिक स्पॉट आहेत, की तिथं सर एक टुरिस्ट गाईड म्हणून जर काम केलं, म्हणजे तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे नाशिक हे एक,
हम्म.
ऐतिहासिक शहर आहे,, तर किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिथं शेतीचा पण उद्योग चांगला आहे,, म्हणजे डाळिंब, द्राक्ष, कांदी तुम्ही जे सांगितलं, तर त्याच्यामध्ये एक अ् ॲग्री टुरिझम पण होऊ शकत. अ किंवा, जे ऐतिहासिक धार्मिक स्थळं आहेत. तर तिच्या अनुषंगाने ते इतकं चांगलं, अ आपण ज्याला म्हणतो ना की एक चांगलं, प्रवास सहकारी म्हणून चांगलं काम करू शकतात ते. आणि त्यांना मार्केटिंग, आणि त्यांना मार्केटिंग चा अनुभव आहे तर, ते काम ते चांगलं करू शकतात.
हो, पण मग काय असतंय ना, अशा काही कामांमध्ये फिक्स सॅलरी नसते. आणि काय होतं ना, एक जॉब करणाऱ्या पर्सन ला फिक्स सॅलरीची सवय असते. कारण की त्याने त्या सॅलरीमध्ये काय किती बसवायचं ना हे साचा ठरलेला असतो. आणि तुम्ही जे सांगताय तर जॉब सीझनवरील. म्हणजे काही असलं सनवार तर टुरिस्ट येतात जास्त करून. काही किंवा सुट्ट्यांच ओकेजन, सुट्ट्यांमध्ये टुरिस्ट येतात. आणि असं नाही ना की आज केल ना, आज एवढंच काम होईल, होऊ शकतं जास्त पण होऊ शकतं कमी पण होऊ शकत. पण आपल्याला जे आपलं ठरलेलं आहे मंथली ते तर आपलं पूर्णपणे कधी नाहीच झालं, आणि आपलं बजेटच झुटलं तर आणि त्यांनी आधी दहा बारा वर्ष जॉब केलाय तर त्यांना ती सवय आहे. की आपला एवढा एवढा पेमेंट येईल. म्हजे आपला एवढा पगार आला, की एवढ्या पगारात एवढा खर्च करून एवढं उरवायचं. त्यामुळं ते नाही होऊ शकत, त्याने थोडस लाईफ म्हणजे थोडस फॅमिली डिस्टर्ब होऊ शकते, किंवा ते स्वतः डिस्टर्ब होऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या सगळं कोलमडू शकतं. त्यामुळ अस स्थायिक प्रकाराची नोकरी पाहिजे, त्यामुळे त्यांना जॉबच करायच आहे.
तुम्ही म्हटल्यात की आता तुमच्याकडे सेविंग आहेत म्हणून.
सेव्हिंग अशी पूर्ण, याच्यासाठी नाहीये ना, लाईफ टाईम साठीची सेव्हिंग नाहीये. ही सेविंग तात्पुरती दोन महिन्या तीन महिन्यासाठीची की आपण आता जॉब सर्च करू पहिला जॉब आपण सोडला आहे तर, आपण तो जॉब सोडायचा आधी दुसरा जॉब मिळेल दोन महिने तीन महिने ह्या दरम्यानची आम्ही सेव्हिंग करून ठेवलेली आहे. ही सेविंग आम्हाला दोन
म्हणजे तुमच्या म्हणजे तुमच्या पतिदेवांचं आणि तुमचं? फिक्स आहे? की म्हणजे ठरलेलं आहे तुमचं कि जॉबच करायचा.
हा आणि ते मार्केटिंगचे जे आहेत आणि तुम्ही जो म्हणताय की त्यांनी काहीतरी बिझनेस करा किंवा टुरिस्ट प्लेस सोबत त्यांनी हे त्यांना गायडन्स वगैरे करा मार्गदर्शन करा. त्याचा आणि मार्केटिंगचा संबंध एवढाच की, बोलायचा संबंध येईल पण ते जे? ज्यांना नॉलेज आलंय दहा बारा वर वर्ष जो अनुभव आलाय मेडिकल फील्ड मध्ये राहून ही अर्धा अर्धा मेडिकलचा मग त्याचा काही उपयोग नाही ना? इथे. ते पण नॉलेज आहे त्यांच्याकड दहा बारा वर्षाच, त्यांना पूर्ण मेडी कल फील्ड मधल पण नॉलेज येऊन गेलेलं आहे, प्लस त्यांचं एम बी ए झालेलं आहे. आणि त्याचा मला ते वाटत की त्याच्या एकदम, ऑपोजिट साईडचा हा जॉब आहे की टुरिस्ट गाईड म्हणून फिरणं. टुरिस्ट गाईड ज्यांना फार बोलायची सवय आहे, फार त्यांचं वाचन आहे. त्यांना पूर्ण इतिहास माहिती आहे समोरचा जो पण प्रश्न करेल, तर त्यांना? अन्सरेबल असू लगेच उत्तर देतील ते कारण त्यांचं वाचन तेवढं पाहिजे, तेवढं त्यांचं वांग्मय पाहिजे त्यांना, पुरातन गोष्टी माहिती पाहिजे, इतिहास माहिती पाहिजे यासाठी सुद्धा त्यांना अभ्यास करावा लागणार आहे नव्याने. जो की आता त्यांना राईटली त्यांच्या जॉबमध्ये करावा लागणार नाही कारण की त्यांना ऑलरेडी दहा बारा वर्ष ते नॉलेज आलेलं आहे जॉबच.
त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो जॉब सुचवला आहे त्यांच्यासाठी तो? पूर्ण तर नाही म्हणणार मी, कारण की त्यांना बोलायची सवय आहे आणि ते बोलू शकतात समोरच्याशी. ते हजरजबाबी आहेत त्यामुळ ब बोलायचं पन्नास टक्के तर आहे. पण जे पूर्ण माहिती पाहिजे कारण की आपण कोणाला तरी काहीतरी सांगणार आहे तो आपला काहीतरी विचार राही त्याच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आली पाहिजे. आपल्या त्यासाठी कुठला? म्हणजे एक मंदिराच जरी आपल्याला काही सांगायचं झालं त्याच्या दहा पिढ्यांपासूनच सांगत यावं लागतं. त्याचा उगम कसा झाला? त्याचा अंत कसा झाला? ते सगळं वाचावं लागतं, त्यातली सगळी माहिती काढावी लागते. त्यामुळं शून्यापासून सुरुवात येती त्यांची जर त्यांनी तिकड जर पाऊल घेतलं तिकडे जर ते वळाले तर
आणि बिझनेस हा बिझनेस आहे त्यामुळे त्याच बेनिफिट काय मिळेल? किती मिळेल? सांगता येत नाही जास्तही मिळू शकत, कमी ही मिळू शकत. पण त्या स्टेजला आता आम्ही नाही आहेे की आम्हाला म्हणजे कमी जास्त आता आमचं लाईफ सेटल होत आम्हाला एवढ्या पगारातच आम्हाला ती सवय झालेली आहे. त्या ट्रॅक आणि त्यामुळे तेवढ्याच पगाराचा आम्हाला जॉब शोधायचा आणि जॉबच करायचाय. आणि आपल्याच एरियात. तर तसं काही तुमच्याकडं असेल? तर कळवा तुम्ही.
निश्चित, निश्चित, निश्चित कळवू मॅडम आम्ही तुम्हाला असे? असेल तर निश्चित कळवू आणि सांगू तुम्हाला
हो धन्यवाद मॅम रा
चालतंय चालतंय. ठीक आहे मॅडम मग हम्म कळवतो तुम्हाला धन्यवाद हो. चालत. शुभरात्री.